हा, तुम्ही आता जस- मगशी म्हणाय ना आपण तुम्ही नाचणीची गुळपापडे वगैरे बनवतात, तसे आच्याडे डंकाचे लाडू बनवतात.
हो, का?
डिंक म्हणजे खारी, खोबरं, डिंक, परत काजू, हां. किंवा- खजूर,
हा, हा.
पण खूप पौष्टिक असतात, असे थंडीमध्ये वगैरे डिंकाचे लाडू बनवतात सुक खोबर
हा.
मला मग त्याची रेसिपी सांगते.
हो सांग ना.
मग आपण एक किलो जर खोबरं घेतलं, म्हणजे सुक खोबरं घ्यायचं बारीक खिस करून खिसून घ्या ह एक किलो सुकं खोबरं, मग अर्धा किलो खारका, परत पावशर म्हणजे किंवा दोनशे ग्र- आपल्या प्रमाणात जस आपलं प्रमाण अस बदाम काजू म्हणजे ज्याची त्याची चॉईस असेल तस किंवा खजूर
हा हा.
असं प्रमाण- घ्यायच, मग एक किल खोबऱ्याचा आपण खिस करून आणायच, तो छान मस्त पैकी खमंग असा तुपात वगैरे भाजायचा. त्याला सुट- सुटवडा टिकवडा म्हणतात बघा, गरोद स्त्रियांना वगैरे देतात किंवा डिव्ही झाल्यानंतर वगैरे,
हा, हा.
हा डिंकाचे लाडू वगैरे छान पौष्टिक अस त ना, कसं आ कस मुले वगैरे खोबरं खारीक वगैरे असं चावून खात नाहीत. मग हो घरी बनवून देतात.
हम्म हम्म.
छान तुपामध्ये असं सुकं खोबरं मस्तपैकी भाजून घ्यायचं. लालसर असं हो छानपैकी. खमंग अंस खुशखुशीत. मग खारीका खारकीची आजकाल पावडर पण करून भेटते म्हणजे
हो डायरेक्ट पावडर पण मिळते, रेडीमेड पण मिळते.
डीमेड भेटते किंवा जर, नसेल भेटत तरी आपण खारका फोडून अशा उन्हात ठेवल्या आणि जरी मिक्सरला पावडर केली तरी चा चालते ते. छानपैकी मग खारकीेची पावडर पण अशी तुपात तळून घ्यायची. डिंक आणायचा डिंक आपल्या नाय तांदूळ कशे फुलतात शाबूचे तसा डिंक आसा तुपामध्ये तळला ना की मस्त अस छानपैकी फुलून येतो. मग तेव डिंक पण अस आ मिक्सर ला बारीक करायचा बारीक. आन म्हणजे त्यामध्ये जरा मेथ्या किंवा आस म्हणजे कमरेसाठी वगैरे छान असतं मेथ्या हळीव.
आणि ती मेथी डायरेक्ट टाकायची का मगं, का अगोदर दुधात वगैरे भिजवून ठेवा लाग
नाय नाय मेथी पण अशीच भाजायची तुपावर त्याची पण पावडर करायची. आणि एक हाळीव हाळीव भेटत बघा हाळीव म्हणून हार्मोन्स आपल्या स्त्रियांचे कसे हार्मोन्स वर असे चेंज होतात ना त्यामुळे ते हाळीव हाळू मध्ये पण भरपूर म्हणजे हार हार्मोन्स बॅलन्स करायच असेल ना तर हळू एकदम एक म्हणजे छान उपाय असा हळूची खीर वगैरे करून खायची. आता म स्त्रियांना कस चाद बेचाळीस नंतर जरा प्रॉब्म सुरू होतात शारीरिक. वगैरे किंवा तेवा हा हा मासिक धर्माचे वगैरे प्रॉब्लेम्स होतात त्यामुळे कस आशक्तपणाव वगैरे येतो. हळू एकदम अत्यंत छान उपयोग म्हणजे आपण जर असं खाल् रोज जरी डेली खाल्ली हळूची किरणा हाळी उछान पे कसे भिजत च आणि दुधामध्ये मस्त असं उकळून त्याची खीर बनवून घ्यायची साखर वगैरे घालून तूप घालायचं एकदम हारमोनस ते बॅलेन्स होतात हाळव मुळाशी
हो का म्हणजे रात्रभर भिजत घालून त्या
ह थोडीशी जरी हरीवष भिजत का सज क फुतो आपला पाण्यामध्ये भिजत घालून तसे ते हळू अ तशे वर फुलतातच्या हळव आणि ते मस्त तुमध्ये वगैरे शिजवायची आणि त्यामध्ये मग ब पावडर वेलची पावडर साखर वगैरे घालून त्याची एक वाटी जरी खीर खाल्ली ना स्त्रिया आणि तरी म्हणजे हार्मोन्स होोलाशीे किंवा म्हणजे अशी ताकद घडते आपली कंबर वगैरे खूप दुखते ते ना
हो हो हो
यांना कसं बाळातपणात वगैरे हे खूप त्रास होतो त्यामुळे कंबरेचा अत्य तास होतो त्यामु हळी वगैरे हळव मेथ्या चांगले असतात
हम्म हम्म डिंक पण चांगला असत
हो हो हळव मेथ्या जरी त्यामध्ये बारीक करून टाकण्या ना तर मेच्या जरा कडू असतात कडवट असतात पण थोडसं प्रमाणात टाकायचे आपल्या शरीरासाठी
हो.
हाळीवची पावडर करायची मेथीची पावडर करायची खारीक पावडर स सुक खोब्र
अ
बदाम काजू किंवा अशे ते ओले खजूर अस चा ते जरी टाकले ना तरी चाल आणि ऍक्च्युली ना हे लाडू गुळात करायचे गुळामध्ये कस भरपूर लोह साखर वापरायची नाही. हा साखरपेक्षा गुळ चांगलंय खायला ओ तय आपल्याला म हे करायचे लाडू गुळ पावडर आजकाल भेटतेच बाजारामध्ये छान डिंक खारी खोबर किंवा खजूर मेथी हळीव अस छान म मस्त पैकी एका परातीत घ्यायच सगळ असं बारी तूपाम म मस त भाजायचं तं स म्हणजे एकत्र कर म मिक्स करायच सगळ म त्या म काजू पावडर बदाम पावडर थोडी म्हणजे स्वादानुसार असं वेलची वगैरे घातली तरी चालते. डिंक डिंकामुळ कसं असे चिकटपणा अस तून ते आपल्या शरीरासाठी कसतो हाडांना वगैरे मजबूत करायला
हा हा.
हा डिंक छान असतो म्हणजेच डिंक असा नेहमी खाल्ला तरी चांगलाच असतो. हाळीव पावड किंवा म मेथी ची पावडर अशी एकदम मिक्स करायची त्यामध्ये गूळ पावडर वगैरे अस मिक्स करायचा आणि मग असे छान अस सगळं आपण तुपात भासतो ना त्यामध्ये ऑलरेडी त्याच्यात ओला वास तो तूप असतं ना आणि थोडसं गरम आहे तवरच मिक्स करायचं असं हलवून हलवून सगळ घ्या परातीमध्ये असं स्वच्छ चांगलं खमंग एक एक वस्तू सेपरेट सेपरेट भाजयची खोरंेपेटजायच असतं तुपामध्ये खारेक पावडर सेपरेट भाजयची मेथ्या सेपरेट भाजायच्या हाळू पण असं छ भाजून घ्यायचं मग त्याची पावडर करायची डिंक तळायच मग तू मिक्सरला बाहेरयचा आणि मग हे सगळे जिन्नस आपण सगळं साहित्य आहे साहित्य आहे ना ते एकत्र करायचं एका परातीमध्येध्ये किंवा मग काय समेल वगैरे त्या मोठेत असेल त्यामध्ये काजू पावडर बदाम वेलची सगळं म्हणजे असं एकदम म ून घ्यायचं आणि मग त्यामध्ये गु थोडस कोमट आहे ना तरच आपण त्यामध्ये मग गु डर वगैरे घालायची
हा हा
मग असं मग त्याच्या असं छान एकदम असं थोडस कोमट कोमट आहे ना तर त्याचे अस लाडू वळायला घ्यायचे तेश आप मुलाना जरी थंडीच्या सीझन मध्ये हे कसं सगळं पौष्टिक आहे हो किंवा जरी घातले ना तरी तिळ सुद्धा चांगले आहेत म्हणजे आपलं कसं तिळ पांढर तिळ वगैरे कसे आपले दिवसा आपल्या हाड्या असे ठिसूळ होत चालले तो आजकाे खातो
म म
हा मखाने पण चांगले आहेत हो आजकाल आपण कस दूध वगैरे आज आजकाल कसं सगळं डुप्लिकेट आलंय, हो. पहिल्या सारख सुद्धा वर नाही म्हण किंवा असं ओरिजिनल वगैरे असं आपल्याला काहीच भेटत नाही.
मिक्स करता काय काही ठिकाणी त
सगळं आकाल संकरित आलंय, आपल्याला औषधाचं केमिकलच, त्यामुळे आपलीण सारख आजारी पडतो मग- जातो, सारख- औषध गोळ्या त्यामुळे, आपण कसं म्हणतो पूर्वीची माणसं एवढी काटक होती, आत्ताच आपल्याला कसं असं होतय पूर्वी कस ओरिजनल खान पिन होतं ना माणसांचं. एवढं केमिकल- र नव्हता. आजकाल कसं- केमिकलचा वगैरे जास्त वापर व्हायला लागलाय. सगळं स- त्याला लागलंय औषध फवारणी त्यामुळं म्हणजे आजकाल ते आपल्या शरीराला खूप घातक आहे. किंवा हे प्र- वगैरे म्हणा प्रदूषण पण आपल्याला खूप घातक हाय, आजकाल ओरंज- शुद्ध हवं कुठं आहे आपल्याला सं दूषितच हवय ना. त्यामुळे कुठल्या गोष्टी- शरीरावर लगेच परिणाम होत- तो आपण आजारी वगैरे पडतो. तिथ वगैरे मुलांना अस एक एक लाडू जर सकाळी खाल्ला किंवा एक कब्बर दूध पिलं- तरी म्हणजे दिवस- म्हणज एनर्जी भेटते ना. त्यांना अशी- दिवसभर काम करायचे वगैरे आणि पौष्टिक आहे. मुलांना असं दुकानातलं बेकरीत काय पेस्ट्री वगैरे असे आपण लाडू जर ठेले कु टूशन वून आला किं शाेत आला पटकन गाडू ख हा त्यांना मुलांना पण आजकाल कसं शाळेतन येतात की लगेच ट्युशन ला जातात ब मुलं त्यांना पटकन असं काय खावटत नाही आपण कसं घरात काय असेल जेवण आपली भाकरी चपाती भात ते खायचो तसाच कर म नगो आहेत त्यांना असं म्हणजे स्पायसा मॅगी बर्गर किंवा सडविच केक बेकरीचे आयटम पाहिजेत असे मोम हा असे जर लाडू वगैरे बनवून ठेवले नाही थंडीच्या वगैरे शक्यतो हे थंडीच्या दिवसातच बनवायचे कारण हे सगळे पदार्थ गरम असतात
हो हो
थंडीमध्येध्ये चार पाच महिने म्हणजे असं आपण बनवले नाही एक एक लाडू तरी म्हणजे पौष्टिक आपली कंबर वगैरे दुखत नाही आपण जरी खाल्ले नाही एक सगळ्यांनी जरी खाल् तरी पष्ट लाडू कारण त्यामध्ये सगळे म्हणजे असे प हेचेच आपले घरचेच पदार्थ आहेत स्टोप वगैरे आहे खारीेदी अ असं आपण खरे वगैरे खा म्हटलं मुलांना तर खात नाही ते एखाद लारे तरणजे खात तग
हो आणि सगळं जातशिवाय एक लाडू खाल्ला म्हणजे त्याच्यात सगळं जीवन सत्व
हो ज वगरे मुलांना भेटत ना मग त्यामुळे थंडी बनवा ऍक्च्युली थंडी डिसेंबर जानेवारी मध्ये आपण मकर संंक्रांतीला वगैरे तिळगुळ वगैरे का खातो कारण तेव्हा गरज असते थंडी असते म्हणजे हा ते हा उष्णता
उष्ण असत ना तीळ उष्ण असत, कॅल्शियम वगैरे मिळतं त्याच्यातून भर- पुर स
किंवा गुळ आपण खातो, गुळ पण उष्ण असतो. म्हणजे थंडीर आप ले आपले भारतीय संस्कृ प्रकृतीत हे बारा सण केलेत ना, आपल्या हवामानानुसारच-
हो आणि खाद्य पदार्थ त्याप्रमाणेच बनवले जात आपल्याकडे, म्हणजे आपल्या शरीराला बरोबर- त्या त्या काळामध्ये आपल्याबरोबर ते मानवतील असे-
हो, हो, आपल्याला बरोबर त्याच पोषण तत्व भेटावं म्हणून ते आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये हेच सण वगैरे केलेले आहेत. आपल्या भारतीय- ते संस्कृतीमध्ये हे सण वगैरे येतात ना बरोबर हवामानाच्या ऋतूनुसार आलेत. त्यामुळे आपण, हॅलो? कुठला सणाला काय कोणता पदार्थ कुठल्या सणाला कुठला पदार्थ खावा, हे आपल्या म्हणजे पहिल्यापासून पूर्वजांनी ठरवलेलंच आहे. त्यामुळे हे थंडीच्या दिवसात एक चार पाच आपण हे बनवून ठेवले ना मुलांना पौष्टिक असतंय- पण ते ह्याचे लाडू- राजगिरचे लाडू, ते पण म्हणजे मुलांना चांगले असतात, राजगिराचे त्यामध्ये गुळ असतो हो पण- मुलं कशी आज काल शाळेत वेळ नसतो ना व, मग शरीराला राजगिरा पण चांगला असून तुजा काही जात खर्च पण येत नाही, एकदम कश नुसत्या लह्या वगैरे फुलवल्या गुळा पाक वगैरे केला पटकन असे लाडू बांधले, एक- दोन लाडू ज- खाल्ला, तरी राजीगरा, गूळ, त्यामध्ये शेंगदाणे अस- मुलांना कस म्हणजे, पौष्टीक भेटतं ना, आजकाल मुलांना आजकाल साधं सिमपल पौष्टिक आपण द्यायचा प्रयत्न करू ना, तेवढं त्यांच आरोग्यासाठी चांगलं आहे, जेवढं आपण असं म्हणजे बाजारात आलेली नवीन नवीन आजकाल ते म आलं हे पायसी पदार्थ तेचा शरीरा परिणाम होतो ना मग त्यांच्या आणि आज
हो बरोबर
हे मग आपण काय म्हणतो ना आजकाल त्यां रोग प्रतिकारश नाही ओक क ठीक
करूया हा चालेल हो तुमच्याशी बोलून छान वाटलं त हो धन्यवाद हो
हो हो